हॅलो.
अ बोल की काय कराल्यास?
आम्ही अभ्यास कराले
हम्म सकाळ सकाळी अभ्यास.
हो बाई सकाळी सकाळी.
चहा पाणी नाश्ता.
चहा. पिलो आज नाश्ता काही नाही हे.
काय नाश्ता करत नाही.
नाही ग केलो नाही अस म्ह नव्हती. तु?
नाही ग आज उपवास आहे माझा एकादशी आहे न आज
हम्म हम्.
म आज काय उपवास आहे मग नंतर आता उद्या सकाळी सोडायचा उपवास.
हम् मग खाणा नाहि सगळ सणारच म त्या लोक वास .
व्हय.
अग बाई.
संध्याकाळी जर भुक लागली तर वरिचा भात आमटी खायची शेंगदाण्याची.
हम्.
आणि मग काय नाही वनिवता आहे. कॉलेज ते न.
हाय की चालू, आज सुट्टी होती एकादशी होती.
ह ह तुम्हाला पण देत्यात होय सुट्टया?
वय वय देतात, आवरलेलं कॉलेजला तयार होऊन सगळं झालेलं त वर काही मेसेज टाकलीत. नाहीये म्हणून कॉलेज, मग आणि हे केलं पर वा आपण तसंच
बघ की.
काय नवंच.
फोन बघा तेचा झोपला असतो.
हम्म हम्म हम्म एकादशीला सुट्टी असत्यातच ना.
आम्हा सांगितली नाही ग म्हणून आम्ही, आम्हाला वाटलं कॉलेज हाय, मग नंतर म नंतर मी सकाळ सकाळ मेसेज टाकल्या न- किती अ आठ काय सव्वा आठला टाकलेत कॉलेज नाही आहे म्हणून.
हम्म हम्म
म मी आठ आवरून बसवलोय.
नाही जरा एक झोप झाली असती की नाही.
होय दहा पर्यंत झोपलो असतो की,
बाई एवढा वेळ.
होय तू किती वाजता झोपते अकरापर्यंत.
नाही, नऊ वाजत नऊसाडेआठला ला उठतेय मी.
खरं साग-
नाही ग खरंच मी साडेआठ नऊ ला उठतोय.
मला पटत बाई.
अगं नाही ग खरंच साडेआठ नऊ पर्यंत उठतोय, कधी कधी म्हणजे असं रात्री असं म्हणजे आम्ही शॉर्ट फिल्मला वगैरे म्हणजे असं आमचं शूट वगैरे असलं. घरी कॉलेज वर न यायला वेळ झाला बारा एक वाजलं क नी. मग तेवढं साडेनऊ वाजतात तेवढंच,
अगं साडेनऊ वाजतात तुला.
म्हणजे झोपा झोप म्हणजे झोप ते साडेनऊ पर्यंत गं.
हम्म हम्म
रात्री कॉलेज वरून लेट आलो तर, बारा एक वाजतात येन.
आणि मी तर रात्री साडेअकरा बारापर्यंत फोन बघतोय आणि उठतोय सकाळी दहा वाजता. कॉलेज असलं तर सहाला किती पावनसातलला उठतोय. तेवढेच आणि काय नाही.
लै सवय,
व्हय बाई मला कोण उठ मला कोण उठवत नाही, माझा मी उठते आणि माझं मला पाणी गरम करते. माझी बहीण एक हाय की ना ती लवकर तिच्यामुळे मला काव खायला लागतोय.
व्हय
व्हय बघ की.
मग काय नाय बघ मग निवांत.
हंम तू सारखं निवांतच असतीस.
वय अग आता मग काय काम करू ते.
तुम्ही येत नाही काय?
कशाला टेन्शन घ्यायचं. आता ते व
हम्म.
आता ते एम्ब्रॉयडरीचं करा करणार आहे ग परवा एक दोन ऑर्डर होत्या त्या द तो कम्प्लीट करून दिलोय. म आता ते पुढचं अंड हेच एम्ब्रॉयडरीच. म्हणजे स्टेटात ना त्या . वगैरे करून ते लावतात ना तस लावून करणाराय. म्हणजे तेवढं जॉब लागूपर्यंत येईल तेवढं असं.
दिवसभर हेच करतीस का घरातली काम पण करतीस.
घरातली काम पण करतूय की.
काय करतेस?
काय म्हणजे लोटून काढतोय फरशी पुसतोय. स्ैपाक थोडाफार स्ैपाक थोडाफार करतोय.
मणसय येते मदत करायची बे मम्मीला. हम् मदत करायची बा मम्मीला धूनं भांडीला.
अगं कसं होतंय माहित आहे का आमची मम्मी सकाळी लवकर उठून भावाला डबा देत्याना. म ते सकाळचं म्हणजे असं. कॉलेज असत ना मग त्याला डबबा तयार केलेलीच असत. मग चपात्या आणि भाजी तो दहाला जातोय पण त्याला जेवण लागते ना नऊ च्या आत म्हणून तर. त्यामुळं जेवण वगैरे करून ठेवत्या म्हणजे थोडंफारच म्हणजे चपात्याने भाजी करून ठेव. ते त्याला जी आवडेल ती. आणि मग नंतर त्यानंतर चपाती असतातच मग नंतर परत आम्ही लं तर आम्ही आ काय आवडल ती भाजी आम्ही करतोय. भात लावतोय आमटी काय फोडणी टाकत्या मम्मी.
हम् हम्.
मग धुनं भांडी काय आमच्या मम्मीच झालेलंच असत. दहाच्या आत सगळं झालेलं असतंय. तू काय करत नाहीस काय घरी काम. हॅलो. हॅलो हॅलो. हॅलो. हॅलो.